तुमही तुमच्या मुलाला मोबाईल दिल्याच्या नंतर तो काय बघतो किंवा काय तिचं तुमच्या समोर बघतो का
हो नाही, नाही समोर असतो ना
पण गरजे आजकाल गरज ठेव लक्ष ठेवणं पण पण गरजेच झालेलं आहे मग तुमचे मुलं काही भांडतात का ना मला मोबाईल दे, मला मोबाईल दे
मग आता मोठ्याने मोठ्या मुलाने जर घेतला तर मग लहानला वाटतं ना मला ला पण थोडा वेळ तरी द्याव मम्मीने दादाला कसा दिलाय पाच मिनटं तरी दे मला असं नाही का हेवा लागत ना हेवा लागत
हम्म, हम्म
हा असं बाकी मग काय आणि हो, हो आणि नाहीे आमच्या घरात आहे ना थोडस मोबाईल विषयी वातावरण स्ट्रिकटच आहे कारण की त्याच्या पप्पांना पण मुलाना मोबाईल दिलेला आवडत नाही आणि बाबा, काका पण नाही घेऊ देत मोबाईल त्याच्यामुळे घाबरतात आमच्या मुल आमच्या घरामध्ये मोबा घ्यायला डायरेक्ट हात लावायला तर कातं डायरेक्ट नाही घेऊ शकत
अच्छा
घेतात हा असं आणि जास्तीत जास्त फक्त माझ्या मोबाईलला त्रास देता बाकी इतर कोणाचाच मोबाईल घेऊ शकत नाही घरामध्ये पप्पांच्या मोबाईल तर अजिबातच नाही
नाही ते अस ना आईच म्हणजे मॅक्झिमम घरांमध्ये काय आहे का आई चा मोबाईल हा मुलांचा मोबाईल असतो
हा, हा, हा असं जाय आज थोडक्यात असंच म्हटलं तरी चालेल
हा पण पप्पांचा मोबाईल आता तसच म्हणजे नाही मग पप्पा रागवते आणि याच्यामुळे काय होतं का मग ते काय असतं ना की बा मग मग बायको म्हण नवऱ्याला कधी कध म्हणते ना की तुम्ही मोबाईलला मुलाच्या हात मोबाईल देतच नाहीत हम
नाही, नाही, नाही आमच्या घरातलं तस वातावरण थोडं वेगळं आहे या गोष्टी घडत नाही आमच्या घरात
अच्छा
नाही त्या बाबतीत तरी नाही
हा पण ते ऑनलाईन गेमिंग आहेत ना ते ऑनलाईन गेमिंग फार म्हणजे ह्या बर का ते पहिले ते मग काय हा
त्या ऑनलाईन कि, हम्
काही काही. पहिले जसं खेळायचे ना मुलं ते ऑनलाईन गेम वगैरे त्याच्यामुळे ते कोणी ते ब्लू वल वगैरे ते त्यामुळे, कित्येक मुलांनी ते टास्क कंप्लीट करताना आत्महत्या केल्या किंवा बुड्या मारल्या.
होते की ऑन ऑनलाईन गेमिंग मुलांचे जीव पण गेलेले आहेत. खरय,
तर त्यामुळे ते वा व्यसन वाईटच आहे ते.
मोबाईल हे व्यसन खूप वाईट आहे. खूप वाईट हे. ते आपण म्हणतो की ते चांगलं आहे त्याचे दोन दोन बाजू आहेत ना त्याला पण,
हो.
जस मोबाईल मुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळत बरच काही माहिती मिळते. तस आपण मीडियाशी संपर्कात राहू शकतो. बाकीच्या गोष्टी सगळ्याच नाही का तस त्याचे वाईट परिणाम पण आहेत मोबाईल मुळे.
सोशल मीडिया त संपर्कात राहण किंवा सोशल मीडियावरच्या किंवा आजकाल घडामोडी कळ सोशलमीडिया मुळे मान्य आहे, पण मग सतत मोबाईल जर, पाहाला तर तुमच्याला चिडचिड वगैरे होण मग अचानक समजा तुम्हाला, काही मुलं जेवताना पण सतत मोबाईल पाहतात त्यांच्या हातात मोबाईलच पाहिजे. मग त्याच्यामुळे चिडचिड होते.
आहेतना अशे, म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतेय की, मी एक अस बघितलेल मुलगा की, घरामध्ये तिघच व्यक्ती. तीन व्यक्ती, फक्त आई वडील आणि मुलगा, मुलगा रडतोय म्हणून आईने मुला जवळ मोबाईल दिला जॉबला जाते. मुलगा घरी राहतो म्हणून, मोबाईल ठेवून जायचा घरी आहे. मुलगा शांत आहे. शाळेत जातोय, घरी आल्यावर त्याच त्याच फक्त मोबाईल, मोबाईल, मोबाईल म्हणजे त दोघांचंही त्याच्याकडे लक्ष नव्हत. तो इतका मोबाईल मध्ये हँग झाला. की तो, त्याला जर मोबाईल दिला नाही तर इतका चिडचिड करायचा तो- की खूप त्याच मानसिक, संतुलनच बिघडल अस म्हटलं तरी चालेल. अस मुल बघितलंयी ह बघितलं आहे मी अस. तरी असेल बारा, बारा, बारा, तेराच्या अस असेल. कदाचित,
अच्छा म्हणजे साधारणतः पाचवी.
हो, हो, हो बरोबर. असं, अ मग खूप खूप. मोबाईल चा इतका अतिरेक झाला ना त्याचा की कंटिन्य म्हणजे डायरेक्ट मुलगा शांत होऊन, केला मुलांमध्ये जायच बंद झाला एकामेकाशी ते पण जेव्हा कम्युनिकेशन करतात ना मुल, त्याच त्याच थांबल ते सर्व थांबल संपर्कच तुटला त्याचा बाहेरच्या, वातावरणाशी मुलांशी जगासोबत असं म्हटलं तरी चालेल. सिंगल एकटाच होता तो. मग ते दोघ जॉब करते असल्यामुळे कस मुलाला घरी राहून जा ठेवायचे. आणि मोबाईल एक त्याच्या जवळ असायचा कॉन्टॅक्ट साठी.
हम्म पण मला अस वाटत कास समजा आता एक तर ठीक आहे. तर आजी आजोबा किंवा घरामध्ये असते ना तर त्या मुलाला तस तो अडचण नसते आली.
आणि हे जॉईंट फॅमिली असली का, त्या गोष्टीचा फरक पडतो हो पण, सिंगल फॅमिली असते ना, तिला, ते कसं मुलं सोडून जातात ना जॉब साठी जॉब करणारे,
हम् हम्
सोडून जातात.
हम्
मोठ्या मोठ्या शहरांमध्ये एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये आता बऱ्यापैकी सुरू आहे. कुकर बंद करा, कारण त्या त्याच्यामुळे डिस्टर्बन्स आला ना ते कॉल नाही होत. आणि सर्वात महत्त्वाचं माहित काय का तुमच्यामध्ये त्या म्हणजे, सासू सुना एकमेकांना सांभाळण्याची पण आता समज
खरं आहे, पण आमची फॅमिली ऍक्च्युली जॉईंट फॅमिली आहे.
आता झालं पाहिजे जनरल गोष्ट झाली ना अशी? आणि म्हणजे आ
संपर्क कमी होतो, संपर्क कमी असतो सा सासरे किंवा असं आपल्या घरातल्या लोकांशी काहींना कसं सिंगल राहायला आवडतं.
हा.
त्याचा पण परिणाम हो
म्हणजे मुलांवरती बघा तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज तुम्हाला तुमच्या मुलाला व्यसन, मोबाईलचं नको असलेलं तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रौढ व्यक्ती म्हणजे सासू सास सरे आई बाब म्हणजे आजी-आजोबा पाहिजेच.
पाहिजे, खरच आहे त्याच्यामुळे बराच फरक पडतो मुलांना चांगले संस्कार मिळतात, जेणेकरून मुलं या गोष्टींपासून दूर राहतात, दे आध्यात्मिक देवाशय नाय का धार्मिक गोष्टी, यापण शिकायला मिळतात आजी आजोबांकडनं.
ते जरुरी नाही का सगळेच जण धार्मिक असतात.
ते पण बरोबर आहे.
हा, म्हणजे काही धर्माम जे काही धर्मांचं जाऊ द्या पण, धार्मिकपेक्षा आहे ना त्यांना काहीतरी चांगले संस्कार कारण की त्याच्यावर एक ते म्हणतात ना मोरल सपोर्ट राहतो त्यांना समजा काही गोष्ट, त्या आजी आजोबा सोबत शेअर करतात वडला आई वडिलां सोबत नाही करत. आणि जर मोबाईल जर सतत त्यांच्या हातात असला तर त्या मोबाईलमध्येच का आजकाल सर्च करतात?
हो जे माहिती पाहिजे ती सगळी तिथं सर्च
हो बघूया ना आता म्हणजे कसं त्याचे खूप सारे परिणाम आहेत. बरं अ चला मग आता, भेटूया नंतर. ठीक आहे, हो बाय आवाज ठेव मी तुम्हाला कॉल नंतर कॉल करतो, याच्यावर हा हा